के
बोल काय करायलीस?
बसलोय बघ आत्ता, फराळ करून. हम्म म मग काय फिरायचं कुठं प्लॅनिंग वगैरे काय काय केलायसा का नाय.
फिरायचा आता म्हटलीस तर तस जरास शाळेत
बरंय की
म तुला दिव दिवस जाऊन फिरून येईल, अस जवळपास धबधबा कुठलं माहितीय काय?
कुठलं माहितीय काय? जवळपास म्हटलीस तर, आपलं आंबोलीच की म आता जवळपास जर म्हटलं तर
आंबोलीचा खरं रिस्की हाय गं तिकडचा धबधबा गेली होती एकदा रिस्की म्हटलीस तर बरासचा असलं हम्मं, तिकडं ना म्हणजे, अ
कठडा केलाय ग त्येला आता - आणि कसं तिथ जर वर जायचं असलं, कनीं सकाळी लवकर जायला लागतय. ना, आठ साडेआठला तर आपण तिथं पाहिजे त्या धबधब्यावर तर वर जाऊ देत्यात. म्हणजे गर्दी पण कमी अस त्या कोण नसतय. आणि आता ते सगळं घसरती झालय कनय ते त्यामुळ ते क कटडा लावून सोडल्यात. जाऊच देत नाहीत. खालनाच बघायचं काय बघायचं ते असा विषय झालाय. त्या आंबोलीचा
असं, धबधबा की जिकड गेले की, आपण मस्त आपण आपलं
मग ते हेला जायला पाहिजे. सावत कड्याला जायला पाहिजे. सावत कडा ते असं, हा सात धबधबे आहेत तिथे शाने आणि हे आ ते काय झुलता पूल काय असतो कि ते, ते पण केलय तिथं
पा पावसाळ्यात रिस्की नाय न पावसाळ्यात रिस्की नाय न तिथ झुलायच
एवढी माणसं गेल्यात की ग तिथं रील्स वगैरे करायला भारी हाय.
म म्हणजे खरोखर सात धबधबे हाईत, एका ठिकाणी आहेत का वेगवेगळ आहेत
होय, होय. म्हणजे असं, एक एक किलो अर्धा अर्धा किलोमीटर असं, असं ग खरं ताय त्या हेला पॉईंटला सात धबधबे आहेत. सवत कडा म्हणतेत सवत कडा म पन्हाळ्याला व्यूव्ह भारी दिसतोय की ग, पन्हाळ्याला जाऊया काय?
पन्हाळ्याला
खरडा, भाकरी मिळत्या. धपाटे मिळतय. दही तोडला पाणी सुटलं माझ्या आग नाई खरंच दहीधप्पाट एवढं भारी असत्यात, आम्ही गेलतो मागच्या वर्षी काय. आणि म्हणजे, खाय एक तर भूक लागलेली सोडी इतन जाऊपर्यंत. आणि घे की. खाया लागलोय खाया लागलोय, पोरं पण खायल्यात आम्ही पण खालो आणि बिल किती व्हावं. शाने आठशे रुपये बिल झालं गं.
अगं लै लै महाग पण आहे लय तिथं ते.
माहागाय महागाय खरं, काय चव काय गं असं.
नंतर सारखं ते महाराजांचं वगैरे पिक्चर ते निघला. पावनखिंड वगैरे तेन पुन्हा. म्हणून असं मनात आलं छनाळा बघायलां. तिने तरी काय म्हणत्यात नवं, महाराजांच्या काळात जेवढं दिलं नसेल तेवढं हेनी. अर देवा म्हणतोय.
ते बघितलं पावनखिंड बघितल्यास. हॅलो.
ते नाही बघितली पावनखिंड.
पावनखिंड पण छान आहे, ते पण धबधबा भारीय खालीय खरं उतरायला लागते खाली. हम उतरा लागल्या असं, पायऱ्या सारखं केलंय ते. ते पण पॉईंट छान आहे. पावन
व्हय काय मी तो पण नाही बघायला, खरा आता पाण्यात वगैरे असणार पाणी लै असणार आता.
पाणी असतंय की, खरं तेच मेन आहे ना. पाण्यातच उतरायला लागते. जिथं युद्ध झालं कणी, ते बरोबर ते पा पाण्यातच युद्ध झाले ते, पावनखिंडच्या तिथं हेज. हा. ते छान आहे तो, पण पॉईंट सोड. खरं आत्ता, पन्हाळ्याला काय व्यूव असेल‌माहितीय शाने.
बघ हा पन्हाळ्याला बघण्यासारखं, बघायला वगैरे म्हणलीस तर जाऊन येऊ शकतोय.
आता कसं तिथं. हॉटेल. पण चालू झाल्यात नाही म्हणजे, वस्ती जरी करायच म्हणली तरी वस्ती पण होत्या. भरपूर म्हणजेच ते, गाड्या वगैरे आहेत ना तिथं फिरवून आणायला. पट हेला न्हेत्यात वाटतं. ते प्राणी वगैरे काय तर बघायला ते, तिथं राहणारे असत्यात कणी. वस्तीला ते काय काय असते, बाईना भरपूर. भारी केलेय आता तिथं, पन्हाळ्याला पण मस्तंच. रस्ता तेन सगळं छान झालंय, त्यामुळं भारी वाटाय लागलंय.
चालेल झालं मी, दोन वर्षापूर्वी गेले होते मी.
अमं.
दोन वर्षापूर्वी गेलते मी, पण तेना गेल्यावरती लै मला हे वाटलं. ते म्हणजे फिरले वगैरे सोड, मी उन्हाळा होता त्यामुळं आम्ही तसं फिर पण खाण्यापिण्याच तिथं म्हटलीस तर तेनी, लैच दर ठेवल्याती म्हणजे माणसं कशी बाबा. आपण एक इतिहास बघाय येतं.
तस नाही म्हणजे, त्यांचा रोजगारच त्यांच्यावर आहे गं अश्विनी. आता आपल्यासारखं काय त्यांनी रोज असं तिथं बसत नाही, ते सीजन वाईज असते सगळं.
नाही बरोबर हाय त्येच्यावरती माझं काय म्हणण्याचा उद्देश ठीक आहे ना, तुमचं त्याच्यावर चालतंय बरोबर हाय पण तुम्ही घ्या ना त्येच्यात जे तुम्हाला लिमिटमध्ये हे तेवढ घ्या हे सर्वसामान्य लोकांना ते अति, अति झाल्यागत वाटतंय तेे
आता ते झुणका भाकरी, मी काय म्हणतोय झुणका भाक रीचा दर तुम्ही किती लावायचा लावून लावून झुणका भाकरी फक्त तुम्ही देना छोट्या, छोट्या दोन भाकरी देशीला आणि तुम्ही झुणका तुज्यासोबत तीस, पस्तीस लई लिमिट झालं जास्ती झालं, सत्तर ऐंशी रुपये दर लावतात
माहितय काय नुसतं झुणका भाकरी आता तस नाही केल्यात आता, आता काय केल्यात पूर्ण थाळी, झुणका भाकरची कणी पूर्ण ताटच, दीडशे रुप काय तर हाय वाटतं दीडशे काय एकशे सत्तर परवा रिल्सला बघितल बाई ते, ती आज्जी फेमस झालती बघ व वरडत्या हम्मं ते ते त्या रील्सला बघितलं मी
दुसरं काय नाहीय म्हणजे माणूस एकदा हौसन हौसन केलेलं असतय म
हम्म
का नाही तिथं येऊन
होय
तर पुढ काय सांगा
हो
बर अस हों हॅलो हॅलो